हो
बोलं की कायं करतेस. बोलं की कायं करतं ते. कायं नाहीं बघं बसलोय मूव्ही बघतं.
कायं नाहीं बां बसलोय.
हम्मं हम्मं मलां वाटलं झोपलेस की कायं माहित. हं
मूव्ही कोणंती बघाल्यांस.
कुंठली होती बाई रांगोळी रांगोळी कायं तरी होती.
हा हा
स्टार्ट फक्त केला, तोपर्यंत म्हणल करायचं म्हणून. सकाळीच सका. त्यावेळीस करणार होतो गं. खर क्लास ला गेला ना म्हणून मग आता.
हा हा. जेवलीस.
जेवले की तू.
जेवले बाई जेवुणच मी झोपलेलो.
हम्म हम्.
हम् हम्
तेच मला वा काही झोपलं सगळ काय माहिती.
नाही झोपूनच उठलो.
हम्म.
क्लास कुठला लावल्यास.
ग्लास लावला पीएल सीचा.
पी एल सी जाय.
हम् अगं माझं तर लॅपटॉप मध्ये काय झालंय सॉफ्टवेअरच डाउनलोड होईना काल. काय प्रॉब्लेम नाही झाला काय म.
त्यामध्ये जास्त असेल स्टोरेज भरलेला असेल.
ब तेच फिल् म्हणला दाखवून यायचं ग म्हणून तर थोडा जण जाणार आहे दाखवायला.
हम्म हो ते आपल्या लॅपटॉपमध्ये असल्यावर कस आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळते ना.
नता तेच ग आज क्लासमध्येध्ये पहिल्यांदाच घेतलं ना.
हम्म.
मॅडम म्हणला की प्रॅक्टिस करा त्याच्यावर येणार ना म्हणून.
हा हा.
म्हला प्रॅक्टिस करायची खरं तर डाउनलोड असल इन्स्टॉल होईना.
दाखवणे की.
हो तेच का्टरच वगैरे सगळं बघितलं. ते आपल्या ज्या. मी म रिपोर्ट पी पी डी काय काय होतं का नाही ते डिलीट केलं ग.
हा हा.
जरा स्टोरेज कमी झालं की
हम्म.
अनिता.
आणि काही नाही निवांत आहे.
पाऊस
पाऊस चालूय की इकडे आत्ता कमी आलाय ब तुम तिकड आहे काय पाऊस.
पाऊस नाहीे इकडं सकाळपासन होत बारीक बारीक आता पण झाला थंडी कधी.
इकडं मोठाच आहे व बारीक काही नाही पाऊस इकडं.
हम्म थंडी वाजते
मम्मी तर काय सकाळपासून झोपली माहिती किती ला अकरा वाजता. अकरा वाजता जेवली असल. आणि झोपली असल. ते मगशीे उठले मी एक वाजता. थंडी वाजत
मी पण मगाशी, मगाशी आलो. भिजलेलो पूर्णपणे. स्वेटर अन ते घातल आधी. जेवलो आणि बसलेलो. कंटाळा येतो बसून बसून रूम वर.
हम्म हम्म
तेच, लॅपटॉपच म्हटल बघू नाही तर थोडा वेळन. आत्ता कस दुपारच बंद असत ना.
हम्म हम्म
म्हणून
मग तिथ कुठ जवळ आहे काय, दाखवायच म्हणजे का
बघू की आता जवळच. कस आता काय बऱ्यापैकी सगळे बंदच असतात ना.
ह ह
नंतर थोड्या वेळान गेल की जरा विचार हम्म विचारत विचारत, हम्म करत बघायच.
हम्म, चालतय की. लॅपटॉप कधी घेऊन गेलीस.
लॅपटॉप पप्पांनी पाठवला ओ, चार दिवस झाल. ते पण एकदाम हम्म, एकदा पासवर्ड विचारयच होत का त्येला. कसल पास, कसला तर पासवर्ड विचारत होता. परवा दिवशी. परवा दिवशी गेलो क्लासला. आणि ते इन्स्टॉल करायला दिल. तर ते पासवर्ड विचारायला लागल.
हम्म हम्म होय, पासवर्ड तेन मागतय सोड.
हम्म
मम माझ मध्ये होत नव्हत व्हय, आपल ते प्रोजेक्टच्या वेळी. माझ जवळ असून चालत नव्हत काय.
हम्म हम्म
आम्ही पण जाऊन, ते काय काय करून घेऊन आलात. पप्पा, लॅपटॉपच ते कस असतय, एक एकदा लिमिट तीन संपली का नाही त्याची
ते हे कराय लागतय त्याला काहीतरी.
हम्म, ते पण आहे खर. नेमका काय प्रॉब्लेम आहे काय कळना झालय लॅपटॉपला. सर मला विचारतात की अ अग कधी घेतलायस लॅपटॉप, म्हटल घेतलाय दोन, तीन वर्ष झा एवढा नवीन आहे मग इन्स्टॉल का होईना झालाय? विंडो कुठे वापरलास का काय? तर म्हटल नाही. नाही कुठ वापरायला. हम्म, मत तर काय सांगू. कोल्हापूरला क्लासला जाते म्हणून सांगू.
पवार सर मला तसच म्हणत होते. मी तर कितीदा अस सगळ्यांना दाखवलेल. तेच की. ते वायफाय कनेक्ट होत नव्हता बघ. मला, मी तुला सांगितलेल.
हम्म हम्म हम्म
तेव्हा मी बी किती जणांकड फिरलं असलं, कोणालाच येत नव्हतं. करायला क्लास मधल्या मुलांना पण येत नव्हतं करायला.
अय नाही ग लवकर समजत असंल.
ते भावाने केलंय हितं येऊन घरात ते.
त्याला आलं होते धरायला.
ना घरात असे तवे मॅनेज होते.
नाही तो सगळं करतोय सोल्व्हच प्रॉब्लेम म्हणजे लॅपटॉपचा काय पण होऊन देन
त्याच त्याच आहे ना.
काय झालं माहित आहे का? काल भावाला फोन केलता मग त्याने सांगितलंन मला असं-असं टाक म्हणून मी ते टाकलं. ते टाकल्यावर ओपन झालं तोपर्यंत असं कशाचं काय विंडो काय सर म्हटलं विंडो कुठं ते वापरल्यास ते इन्स्टॉल होईना झालं.
हां हां
त्या वैष्णवी न. वैष्णवी न पहिल्यांदा काहीतरी सेकंड इयरला काहीतरी आपलं ते होतं प्रेझेंटेशन अं कशाच बरं? सेमिनारच त्यावेळेस घेतलेला ग माझा लॅपटॉप तिचा नव्हता म्हणून.
तसं द्यायचं नाही ग कुणाला पण लॅपटॉप.
म तिनं काही तरी डाऊन हे केलं असलं ग. आपलं ईमेल आयडी वगैरे ओपन केलं असेल कारण तिची ईमेल आयडी दिसतेया.
हम्म हम्म.
आणि ते हेच होईना झालं डिलिटच म्हणजे ते जायनाच झाल. त्याच्यामुळे बहुतेक एरर दाखवत असन.
मोबाईल वर जरा स टाकून बघशील का नाही युट्यूब ला.
सगळं टाकून बघितल. आता लास्ट ऑप्शन आहे उगाच काहीतरी करण्यापेक्षा ते.
होय ते पण आहे आपण काय तर करायला जाणार.
तेच की सरांना तेवढ्या साठी दाखवलं नाही सर म्हणलच की दाखव फोन घे उगाच का रिस्क नको.
हम्म हम्म.
काही पण पासवर्ड सांग. किती उशीर थांबलेलो अगं मी पासवर्ड नाही करायला पप्पाना कॉल केला. पप्पा म्हणलंत की भावाला फोन कर मग भाऊ प्रॅक्टिकलमध्ये होता ना.
हा-हा.
मग त्याला फोन केला तर त्यान उतरला नाही मग नंतर त्यान फोन केला. त्यान सांगितलं.
हम्म-हम्म.
आपल्या पेक्षा जास्त त्यासनीस कळतं.
होय माझ्या भावाला पण सगळ कळतंय त्यातलं. त्याला काय पण येऊ दे प्रॉब्लेम मी त्यालाच विचारतोय काय झालेय बघ हे. हे ओपन होईना झालय एकेकदा नाही कीपॅडच हे होत नाही अगं
अगं माझ पूर्ण लॅपटॉपचा
कीबोर्डच युज होत नाही एकेकदा
माझं माझं तरी पूर्ण लॅपटॉपचा कीबोर्डच चेंज करून आणला मी प्रेसेच होत नव्हत शिफ्ट शिफ्ट शिफ्ट जित की आहे ना ति पूर्ण आत गेलेली आतन खराब झाली
तुमचं सेकंड हँड आहे का हे आहे या
नाही बाई नवीन हाय
नवीन आहे मग कस काय एवढ्या लगेच
अगं प्रॉब्लेम यायला लागलाय म्हणजे आमच्या पप्पाासनि लगेच काय सांगत होतो की अ सॉफ्टवेेअर एंटी वायरस वगैरे तीतन मा लोन देतात ना पहिल्यांदा म ते पप्पांनी तवा नाही म्हणलंत पप्पा राहू देल आपलं आपण मारूया म्हणल आणि तसाच बॉक्समध्येध्ये पॅकिंगचा फोडला सुद्धा नाही मी घर मी घरात आल्यावर फोडला पॅकिंगचा तसाच घेऊन आलेलो आणि दु दोन दिवसांना जायचं जायचं कोल्हापूर आम्हाला लांब पडतय ना उलटं पडतय सगळ जायाचं जायाचं च मग गेलोच नाही तोपर्यंत आता मते पण आता कधी फायनल इयर ला ते अ क्लास लावलेलीत बघ आम्ही
हा हा
पण ते हू कायतरी प्रेझेंटेशनच का कायतरी होत ना काम तवा लॅपटॉप आणलेला त्यावेेळेस पण तसच होयत होत काय काय काय अ रिक्वेस्ट याच्या कुठ पासवर्ड कुठ काय काय लई प्रॉब्लेम यायला लागला मग त्यावेळेस दाखवायच म्हणल तर त्याला बिल पाहिजेल होत तर तिथला माणूस म्हणला कि तुमच बिल पाहिजेल आहे लॅपटॉप
हा हा आम्ही दाखवून येतोय मध्ये मध्ये काय पण प्रॉब्लेम आला कणी जिथन घेतलाय तिथच जायच
म तेच मी पप्पासनी म्हणल जिथ घेतलाय तिथच दाखवायला पाहिजे
अग अ मग दुसरी तिकडे गेले का नायी पैसे पण हे करतात नायी
बघणार मी पण शनिवार रविवारी सुट्टी असत्या शुक्रवारी मग जाणार
हू कुठे इकडे कोल्हापूरला येणार आहेस
होय
हू हू
दाखवून घ्यायला बर कुठ अ आज आज इथ उदया तिथ परवा तिथ ते काहीच कळणार नाही कोण
त्याना घेऊन येऊन दाखवून आपल कस बर पडतय आणि नंततरन उगच तिथ आणि तिथ पुण्यात काय किती पैसे घेत्यात माहितये ना
होय तेच ग
बघायच
मला वाटल झोपल्याच की काय माइत थंडी कसली वाजत्या स्वे तरी थंडी वाजतेया झोप नाय येत कधी
हम्म मला झोप किती मायती का निसती झोप झोप सगळ रात्री पण झोपतयच सकाळी पण झोपतयच
अवघड हाय बा
पुन्हा जॉबच बिब च काय तर बघितलस की पुन्हा वेळ भेटत नाय
होय
आराम करा आराम
जॉबच काय त्या इन्स्टाला रीलल येतात खर ते काही खर नसते वय पण डोक्यात ताप
कशाच जॉब अन कशाच काय बय हाल होतय इथ पाऊसच
होय झाल की आता पुढला एक महिना पाऊस
व्हय
न पाऊस नयी पडला तरी पण सांगता येत नायी काय पावसाच
आता बघितलस नाव उन्हाळ्याचा, पावसाळा आणि पावसाळ्यात, उन्हाळा आणि पावसाळा हिवाळा थंडी कसली वाजतीया
ते पण हायच सोड
मग काय हिवाळ्याच वरच झालया दाता दात आपटाय लागलेत
हम्म
आणि फरशी केवढी गार लागत
बच हम्म थंडी पडलीया ना त्यामुळे लागतय
हम्म
हम्म बरं चालतंय कर नंत
हम्म चालतंय, चालतंय